हॅलो का आज.
आज नाही आज बी काय बरं वाटत नव्हतं, जरा मग राहूदेच. कशाला उगच आणि पाऊस होता ना जास्तं.
व्हयं.
तिकडं होता का.
आहे की बाबा, येऊन जाऊन येऊन जाऊन चालू आहे.
हां म सक-सकाळचं काय यायचं म्हणल्यालं मी ड्रेसिंग तेन केलंत सगळं.
आणि आला मोठा एकदम म्हणलो आता राहूदेच. मग नंतर अकरा नंतर उघाडलाय सोड मग आत्ता परत आलाय जरा.
हम्म हम्म.
अवघड आहे. सारखा येतोय.
लय काय नाही झालं सोड.
हां.
गेलतो आम्हाला वाटलं पोरं बीरं असतील. जााऊन बघतोय तर पोरं गायब.
नव्हतीत.
हां मी त्यो स्नॅप बघितलेला की तुझा ह्याजा लॅबमधला.
हम्म.
ते नवीन काय पूर्ण रिकामं होतं पोरी नव्हत्या.
कोण नाही एक पोरगी आणि एक पोरगं अ बसलेलं नुसतं. बाकी रिकामी होती.
तुझा फस्ट ईअर हे?
हं असं झालं होय?
जास्त कोण शनिवारच कोण येतंच नाही, ते डबल सुट्टी मिळत्या नाही बरोबर शनिवार आणि रविवार त्यामुळे नाही गं.
ती मीळत्याच रे आणि त्यात कसा विषय झाला आज आणि हे आहे ना ते त्यामुळे पोरांनी सुट्टया मारल्या हां एकादस.
हम्म तेच ते ह्याला गेले असतील, गेलेत सगळी.
हां ते कायतरी रिंगण सोहळा असतोय ना?
हम्म तेच तू जायाय नाहीस कधी?
नाही बाबा.
हम्म, ते पंढरीच्याऐवजी तिथं जात्यात रे आणि जाताना म्हणजे जाणारी चालत बी जात्यात आणि गाडीने बी जा त्यात म जाताना तुला सगळं असतंय तिथे शाबू, केळं आणि बाकीचं काय काय असतंय ते उपवासाचं सगळं देत्यात तिथं.
होय?
हम्म, ढीग खायचं काही कमी नसतंय. सगळ्यांनी अशी नियोजनच केलेलं असतंय ते.
तू गेलेस का कधी?
मी नाही मी फक्त ऐकलोय तेे जायचं म्ह-म्हणतो पण नाही गेलो. आता गेलो तर गाडीनच जायचं कुठं चालत जातोस एवढ्या लांब.
ते आम्हाला जवळ पडतंय रे तुला तसं बघाय गेलं तर ते लय लांब पडत असणार आहे.
हम्म होयच की लांब पडतंय तसं बघाय गेलं तर.
हम्म.
हम्म काय हेल मागच्या गेलतो आम्ही ह्याला पंढरपूरला. म्हणजे पंढरपूरला जायचं म्हणून प्लॅनिंग, ते मित्राची फोर व्हीलर हो ती ते गेलो. वा म्हणजे किती जण होतो सांगु का आम्ही? ती दोघं आणि आम्ही तिघं म्हणजे पांचजण होतो.
बर.
मग हेनी पुढं कोल्हापुरात घेतलीत केळं तेन द्यायला वारकऱ्यासनी आणि कुठं प पंढरपूरबी दाखीवल नाही ह्यांनी, मध्येच कु ठंतरी आम्ही गेलो मला वाटतंय, ती पालखी येत नाही काय तीकडनं आणि गर्दी सगळी तिथे वारकरी चालत येणारी ती आणि जी मेन असत्यात का नाही त्यासनी द्यायचं राहिलीच ते. जे दुस जे दुसरे असतेत का नाही असेच ते ते निस ते असे तुटून पडलेत क नाई त्या ह्याच्यावर
हां.
बोंबाबोंब सगळे एका डावात संपलत ते. किती दोन हजारचे घेतले होते केळं आम्ही.
एवढी?
हां व्हय.
प्रत्येकानं काढलं त रे असं अडीचशे का ते दोनशे दोनशे असं केलं.
द नाही, किती घेतलं हा पाचशे चशे चारशे चारशे काढल्यालं आम्ही बरोबर. हम्म मग आहे तिथेच लय वेळ गेला बाबा, ते पालखी यायची होती त्यामुळंच लय वेळ झाला तिथं. म तिथनं परत आलो जरा, एका स्पॉटवर थांबीवली गाडी जरा. त्यानंतर जेवलो.
हां.
जेवल कुठं बरं हां इस्लामपूर मध्ये एक हॉटेल आहे. फक्त अख्खा मसूरसाठी फेमस आहे ते.
बर.
अख्खा मसूर, ती दह्याची वाटी देत्यात. लिंबू देत्यात आणि ह्यो रोटी एट असत्या मोठी.
हां.
आणि असलं कॉलिड हाय का नाही, फक्त ओन्ली अख्खा मसुर मिळतोय तिथं. अआ लय गर्दी असत्या त्या आ हा तिथं बघितलंय की ते.
तिथं एक हाय, तेपण चांगलं हाय.
हाय चांगलं ते, मला वाटलं नुसतं नावालाच हाय वाट
ती ही दुसरी शाखा आहे त्यांची. ती मेन शाखा कुठं माहिती हाय का? आपलं कॉलेज
हां.
आपल्या कॉलेज हायत ना खाली त्यो रोड गेलाय पेट्रोल पंपाकडं.
हां.
त्याच्याकडे गेलास की मग तिथनं उजव्या साईडला जायाचं, तिथं त्यांची मेन शाखा हाय तिथं मी जेवलोय, तिथं जेवण भारी हाय.
असं हाय काय.
हा म्हणजे ते स्पेशली हॉटेल असते त्यासाठी ये.
हां मग तेच. ते तिकडचं पण स्पेशली त्या हक्कामसूर साठी आहे दुसरं काही नाही.
हम्म हम्म.
थांब तर त्या हि खंड आणि कुठलं तरी आहे बघ ते. हम्म काय आहे बरं. मोठी थाळी, मिळत नाही का ती पैलवान थाई म्हणून आहे ती.
पहिल्यांदा ऐकलोय बा
हा त्यात मध्ये त्यामध्ये काय असते बिर्याणी असते या. मटण आणि पाहिजे तेव म्हणजे पूर्ण मोठ ट ताटत असते रे ते आणि ती प्राईज किती हजार का दीड हजार किंवा आठशे पण असते ह.
हा हा.
आणि ती ते तिघा चौघात असते ती.
हम्म.
तेला आम्ही जाणार होतो पण नाही गेलो मग ते सेपर सेपरेट, वैग असं. तर तर घेतलं रे एक एक ताट अस केला. हम्म हम्म, नई या बी काय. आता यावेळी त्यांची तीच गेली ना. आम्ही काही गेलोचं नाही हा
तू गेली नाहीस?
नाही हे लागलेलं आणि मित्र मित्राच ह्यावळी हे होतं नाही. म्हणजे सुट्टी घेतलेली तेन आठवड्यात दोन वेळा मग परत. कशाला देतील, मग ते गेले कामावर आता. म्हणजे होतीत त्यांचे ते आले जाऊन आपल्या वर्गातले बी जाणार होते ना मग काय झालं?
आपल्या वर्गातले मध्ये ते गेलते ग सगळेजण त्यावेळी जाऊन आले तवा.
हा ते ते ह तेला मोठा पल्लावा त्यांचा. म्हणजे ले लांब घेतत र ती मग वाटते.
ते मला माहित बी नाही जाण आहे तुला माहित होतं?
माहित होतं की, म्हणत होतीत येणार का नाय येणार का नाय? तर ती दोघं बी नायत माझ्या बरोबरची म्हणल्याव कशाल जाऊ.
हम्म, हम्म, नाही आम्हाला काय मुळातच माहिती नव्हतं. जाणार तेन हायत.
ग्रुप ग्रुप टाकलेलं की तिने. ते पूर्ण टाकाणलगा हिथनं तिथं जाणार तिथनं तिथं जाणार.
तेचकी मला वाटलं इचं फोटं काय ठरलेलं ना रे.
हम्म नाही तो ति दोघ जण असलेत गणी मग काय. चाल.
अरे ते काय विषय झाला वाटतं. नंतर मला त्यातल्या एकानें चुकून स्नॅपला ॲड केला.
हा
त्यांचा स्नॅपर ग्रुप तयार झालत रे त्याचा.
माझं जातोय.
हा कारण त्यान चुकून ऍड केलं वाटतं मी हाय म्हून त्यात. आणि नंतर मला काल हचा ग्रुप तयार झालाय.
असं झालं व्हय.
हा.
मला केलता तर तसं पहिल्यांदा फोन केलता, तवा केला मी काही म उचला नाही. दुसऱ्या दिवशी केला मग, म्हटलं नाय पुढच्या वेळेस जाऊया म्हणलो. आणि मागच्या बी इथं जाण होती ते, महादेवाचं मंदिर आहे ते डोंगरावर उंचीवर.
हा ते हेला काय तेचं नाव.
सात सातेरीला.
हा.
मग त्यावेळी बी मी येते येतो म्हणलो, आणि सकाळीच कॅन्सल केले.
अरे तू गेलतस ना, खरं त्या दिवशी.
जातो म्हटलं, आणि गेलोच नाही.
जिथं जमाना झालेली तिथं गेल, तिथं गेलतीस फोन केलता त्यावेळी तुला.
कुठं नाही.
फोन केलतास त्यावेळी, तू काय म्हणलास इथं आलोय.
नसेल दुसरं काहीतरी असेल रे मग. सातेरीला गेलोच नाही सोड मी त्यांच्याबरोबर, आणि आता हे कुठं अक्कलकोटला जाणार होतीत. त्यावेळी बी नाही गेलो, मी म्हटलो जावूया गोव्याला.
कुठं गोव्याला.
व्हय.
हम्म.
मग म्हणले जावूया जावूया मी म्हणलो बरं.
हम्.
त्यावेळी जातो शेवटला जायाचं, थर्ड इयर बी जायाल येईल.
जाऊन उन्हाळ्यात जाऊन काय उपयोग आहे. हेच असते तिकडं.
आ.
लैच ऊन असतंय तिकडं.
व्हय ते काय असतंय सोड, असं नॉर्मल वातावरणात जायला पाहिजे जरा हिवाळा हिवाळा.
हा तेच की म्हणजे, जरासं पावसाची सुरुवात चालत्या बघं.
हंम नाय तर मग आता पावसाळा संपल्यावर नंतर, बी चालतंय काय विषय नाही.
हम.
मग एक टू व्हीलर वरण गेलास कणी. म्हणजे इथनं बरोबर सांगतो, तुला साडेतीनशे किलोमीटर पडते ते. जर सकाळी लवकर बाहेर पडलास सहा सातला. तर बारा एक पर्यंत जातंय, आरामात काय विषय नाही. हंम स्वतःच्याच गाड्या न्हेलेल्या परवडत्यात ते. फोर व्हीलर न पण नाही परवडत, लय महाग पडते ते. टू व्हीलरच कसं पेट्रोल टाकलं की, जाया येतं निवांत.
हम.
तू गेलीस की, नाहीस तिकडं कधी.
कुठं गोव्याकड.
ह.
नाही मी नाहीच. मी ह्या साईडला गेलोय शेवटचं. गणपती वेळी.
तिकडं व्हय, मी भी नाय जाया.
हा हा.
तुझं मग हे आलते का नव्हता मित्र आज?
मित्र आलता की.
आलता आज.
आज जरा कामाचा लोड कमी होता, त्यामुळं आला.
हा तेजं भारी हाय बा, सगळीकंड मिळवतंय पैसे ते.
बर.
तेपण त्यां पहिला मेन बिझनेस
त्यानंतर ह्यो दुसरा.
तेच.
चांगलं चालू हाय. हे काय सांगणार होतो. काय? ते हे आलतीत काय मग? आमची कार्यकर्ते हेची स्टडी रूमची?
अ स्टडी रूमला मी गेलतो सोड आज, कोण दिसलं नाही खरं.
नव्हतीत काय?
मी तरी बारापर्यंत तरी होतो बघ तिथं, बारा साडेबारा.
हा म म नाही म यायलाच नाही.
काय दिसलं नाय मला कोण भेटत
म नसतील यायला नसतील. काही काम करतो, जरा बाहेर निघालोय नंतर लावतो तुला फोन.
चालतंय चालतंय.
हां.